हो येते आला आला
कशी हे?
मी मजेत तुम्ही?
मीही मजेत जेवण झालं? जेवण झालं
हो जेवण झालं तुमचं
मी करू राहिले.
हम् हम. काय बनवलाय.
गव्हारचा शेंगा
हम्म हम्म
आज भाजीला काही नव्हतं मग होते थोड्याश गावरीच्या शेंगा घेत गव्हारचा शेंगा बनवल्या ग
हम् हम्म गव्हारचा शेंगा.
तू का य खाल्ला
मी वाल्याच्या शेंगा वाल्याच्या शेंगा भेंडीची भाजी
बापरे बोललो
हम्मअ
दादाल केला त्यां दादल
लोमला करा पण म ग त्यांना कॉलेजला काही काम होतं मग ते कॉलेजला गेलं मग ड्बा नाही नेला त्यांनी
तो कॉलेजला गेलाय का
हाआ कॉलेजला बोलवले आज त्यांना
हा का
हा
का बरं
अ काय म्हाईत त्यांना बोलवलं असेल कायला म्हगते गेल कॉलेजला ह्याच्छा त मशिनच्या आवाजाच काही प्रॉब्लेम नाही ना
नाही नाही कायं.
हम हम
काही नाही शाळेत बसलेए ए हम् ह्म जेवण केल.
कॉल वरती किती वेळ बोलायचं काही लिमिट वगैरे हाय काय गं त्याला अच्छा अच्छा दहा मिनिटं हम. बाकी पाऊस काय म्हणतय ह का पाऊस आमच्याकड मगाशी आलं होत का य गेला थोडं साल न गेलं
इकडें काहीच नाही पण आज गरम करतय खूप
गरमइकडं पण होतय खूप
खूप गरम होतेय
ह म्मअअ.
सकळ पासून ये ना असं वाटतंय आजीव येऊन
हं हं हा हा ना यायला पाहिेजेवण लाव मी दोन वेस क पर बाहेर तिकलं ऊन्हत टाकले परत टाकले आता ऊन पडले तर ग आता म्हटलं आता मी काही जाईणार व्हय काय
बाकी काय म्हणते
बाकी काय नाही जेवण वगैरे झालं काम आवरलं म्हटलं त्याला थोडस काय नही लोनचं नही घातलं आम्ही अजून
नाही घातलं
नाही तुम्ही घातलं का?
हा हा
छान बनवता म्हणे तुम्ही लोणचं
हाय मस्त बरी आहे बाई
मस्त बनवता टेस्ट करायला आम्हाला पाठवून द्या हो का बर खाल्लेलं आहे तुमच्या हातचं लोणचं म्हणून म्हंटलं
हम्
हम्
हो आम्ही घातल्या यंदा आमचे आंबे होते या वर्ष घरचे करायचं ना मग तुम्ही पण मग आता तुम्ही ते नाही म्हणत्या
बघू ना करू न आम्ही
नाही तर मला नाही तर उद्या येणार वाटत पुढून नेले असते
हम्म हम्म प्रतीक करायचं वयता होऊन जातो त्यापेक्षा मग
हम्म
काय नाही बाकी मग मजेत आहे तुमचं
आमचं बी एकदम मजेत खायचं प्यायचं आराम करायच थोडस काम करायच हा ब्लाउज शिवत होते ऊन पडले आता परत हम्म ब्लाउज शिवत होते आता परत ते सावलीत घातले होते कप कपडे वाळत आता परत ऊन पडले तो उन्हात टाक ते एक तर पावसाचं वातावरण असत कपड्यांच ताण होऊन जातो वाळत घालायच
हा पावसाच लय तक्रार तो मग जोरात नाही आला तर ते कपडे नाही वळले तरी चालत
हम्म यायला केला काय हा नाही अजून रो पनी ज्यांच पाण्याचं साधन राहता पाणी भरायला
हम हा
आपच्या सारखे नाही राहते पावसाच पाणी तेवढच
हा नाही हे वर्ष पाऊस अजून नाही तवा काय खरं
काय माहिती काय होतं शेत करायचं तर ते व्हाैताक राहत
बाकी काय आणि शाळा वेळा सुरू झाल्या का नाही तुमच्याकडे आमच्याकडे अंगणवाड्या झाल्या सुरू पंधरा दिवस सुट्ट्या राहत्या फक्त एक तारखेपासून सुरू झाले
आमच्याकडे झालंय सुरू पण आमच्या शेजारी तर पोरी राहत ना शाळा भरला आठवडा झाल्या झाल्या आजारी नेमक्या शाळा भरायचा टाइम ताप येतो हे ते कश झाली ती गौरी हा तिला काय अधिक काविळ झाली होती हा मग नंतर परत तिची बहीण तिला हात पाय दुखायचे तिचे
हे वातावरण आहे ना खराब झालं का तसच होतं पोरांना माझं पण आहे ना कालपासून पाय खूप सुजलंय मला जायचंय दवाखा नाही डायरेक्ट सुचून आलेय पा तर कसे मोठ मोठे पाय झाले ह हा ना गोसजून आले आता संध्याकाळी ना परत जाते जाऊखाान डॉक्टरकड
हम् ह जाऊ न्यायचं पाहून यायचं परत्रकाण डोक्याला ताण नाही तर
हाा ते चाल पडली ना थोडीशी आता आठ चार दिवसापासून लग्न
झाल क लग ना झालं आमच्या इथं त्या शद त्यांच्या इथ हारवा भाजायच का लत असूचहिदा
हा किती सववीस आहे ना
काय माह स विसय क स सत्तावीस सत्तावीस आयकल्ली कोण म्हणता एकाच दिवशी हळजण लग्न आहे मग काय माहिती
असल नमस्कार हा आणि वट साहित्री पौर्णिमा एकोणतीसला आहे ना
हो पणतेचे मग काय नवऱ्यानी साडी बडी घेतली का नाही
हा घेतले ना
घेतले
दहा हजाराची घेतली
न बर बाय
हा ह
आमच्या तर ज्या गेला आणि त्याच काही ब्लाउज नाही शिल त्याच्यामुळे त्या लायच्या आता नवीन आहे त्या
हा का
ते माग गेलं त्या आधीच ना त्याला जवळ जवळ सतात नाही झा गेले होते दारावरती विकायला येतं नाही का
हा हा हा
साडी होती ती पाचशे रुपयाला गेली होती तिचा ब्लाऊज शिवून ठेलेला होता हॉल एक साईडने लावला हात शिलाईचा हात शिलाई करायचं अजून
तस सांगितलेलं आहे त्या शुक्रवारी त्या बाबाला काळ्या कलरच्या अशी साधी मार
तुम्हाला मी शाळेचा फोटो पाठवून ना इथ साडे तीनशे रुपयाला गेले तुमच्याक सेम तशी साडी होती ती माझ्या अंदाजी अ रेड अड ब्लॅक मिक्स एकदम भारी माझ्याक नव्हती
हा ते फुलं फुलं होते ठी का ग हा का
ह हा रातता इंलं मित कृष्न ठर लावली त्यांच्या अंगावर बघितलं त मी ना म्हटलं मला ना वंशाच्या वेस तुम्ही ना काकी घेऊन दिली हो लालम ब्लॅक तिला ब्लॅक हा म्हटलं माझ तशी साडी परत कधी लालम ब्लक कलर मध्ये मला भेटलीच नाही म्हटलं वण काय म्हटलं आमच्या एक साडी पण त्यांची आता खराब होऊन गेली मग ना ते म्हणे हाथं मग म्हटले प घेऊन ठेवा म्हंटलं मले मग त्यांनी ते मागं आलं होत ना ते घेऊन ठेवली होती मग
हा छान वाटते आगदीी
हम्म छ ना त्याच्यात पीस बीस मस्त साडी
हम
हम्म फोटो पाठवाल ना नुसते हा तेच म्हटले विचारत म घ्या ह्याच असलंव मग.
टता तू फो नाही मला घालता ये ना
हम् ब्लॅक नाही ना गलती.
रा परर्मा. ब्लॅक नाही घालत का हरख ब्लॅक घालायला.
काय माहिती आता काय परंपरा काय पाडून ठेवल तची
बोल.
लाल घालते लाल घालता पण त्याच्यात काळा घालत नाही ना.
हा असं म्हणत पण मग काय परंपरा राहते आहे, रोढी चालू आहे, तशी आपल्याला. ठेवाय लागेते.
ते त हायच. बाकी अजून काय विशेष.
काही नाही मग आता शाळा तर चाले खूप काम पडलेय शाळेचे. रजिस्टर अन ते लिहायचं.
हा हा ह.
हम् बसले आता जेवण झालं बँकेत गेले होते. चालते पैसे घेतले होते जिवग ताई तयकडून चालू हाय मग त्यांना ते ना. ट्रान्सफर करायचे होते, मग माझ्याक काही नव्हते मस त्यांनन ते राहूला लागत होते, काल पैसे अर्जंट कशाला तरी. पाच हजार रूपे तो म्हने मा चालतंय ताई मी दोन तीन दिवसांनी देतो मग म्हटलं दे मग मी या साईच्या काात्यावरून इकडं घेतेले.
हम्
हो. असं.
केलं का ते जोडवी ते कोणती भ्या घेतले का तुम्ही ते.
अगं त्यानी मला डबल जोडवेच असे सिंगल दिले मी परत केले ते परत त्याला तसे करायला.
सिंगल कबर तुम्ही तर सांगितल पिळ्याच्या पिळ्याच्या.
अगं सांगितलं पण त्याच्या ते ध्यानात नाही राहिला का काय त्यानी हेच करून आणले होते. हा. आज नाही उद्या भिदया आणिल का
तुमच्या ना आत म ब्लाउजचा एक पार्ट उलट शिवलाय मी.
हा ना.
ह ते अशी पलटी टाकायला लागत आहे, ना पीस हे करायच्या वेळेस नाही कि ते ब्रापट्टीचं.
हा हा.
हा
हा.
तिसर वेस ठेवली हे करू आता एक साइड उठवी उसवी ते पटकन. बरं झाल ती पूर्ण शिवलंवून लक्षात आल.
घेस ना
हं नाहीती कामी उसवली तिला का.
हा करते बंद मी आणि मग. तुला मी परत ये ना फ्री झाली का तुला फोन करीन ह
चार